हॅलो.
काय ग काय करतेस.
ह हॅलो.
हॅो हा हॅलो आवाज येत आहे काय?
हॅलो.
हॅलो.
अगं स खावा येत नाही मला तुझा हा.
मला तिकडनं तुझा आवाज येतोय की आवाज येतोय ना तुझं मला. हॅलो. हॅलो.
हॅलो. हॅलो. आवाजघ हॅलो हम् ह हॅलो सुरेखा अ